हा बोल ना बोल अभिषेक कुठे आहेस तु
अं तेजस आणि मी घरी तू कुठे आहे
तेे मी पण बाहेर आलेलो
काय चाल तेजस तुझ
काही नाही भाऊ मजेत
ते तुझ काय चालेल मी खूप मजेत आहे तेजस
अच्छा अच्छा
हो एकदम मजेत काही टेन्शन नाही मला काही कशातच काही नाही एकदम मजेत आहे मी
अच्छा काही नाही ग कस चाललंय तुझ बिझनेस वगैरे
वगैरे बिझनेस खूप व्यवस्थित चालू आहे बागा मस्त चालेलं आहे तुझा बिझनेस कसा चालू हाय तू नोकरी करतो का बिझनेस करतो
आम्ही म्हणे तसं काही अजून फिक्स नाही आणि संध्याकाळी आम्ही
फ अरे तेजस पूनो खेळून तुझ्या जिंदगीचा उनो होऊन जाईल रे उनो खेळनी असं
हम्म तसं म्हणजे माझं एक चालू आहे प्रोजेक्ट त्याच्यावरती काम करायचं चालू आहे
काय प्रोजेक्ट चाललाय नोमर्सीचा
नाही नाही नाही नो मर्से वगैरे ते नाही अ एक कोर्स वगैरे आहे ना का असं आपला
याता येतो
शेअर मार्केट संदर्भात आहे त्याच्यामुळे मी तो करतोय
हा हा ह नाही चांगलं आहे शेअर मार्केट म शेअर मार्केट क म काम करण चांगलं असतं
हा पण मग तेच पैसे कमवण्यात मी कार्य बद्दल नाही का कळलं मला मग मी तेच वापर जरा
कार ऍप मध्ये इन्व्हेस्टमेंट भेटते का अशी
अ म्हणजे अजून मला पण नाही माहिती मला अजून नेक पण पेमेंट नाही आलेलं पण म मग मी बघतोय म्हणजे माझे अजून कार्य अपूर्ण आहेत
हो का कार्य करत आज ज मुलं आज जॉब करत नाही काही करत नाही त्यांच्यासाठी हे ऍप खूप चांगले आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी स्वतःसाठी काहीतरी कमवू शकतो तुमच्यासारख्या बेरोजगार मुलांसाठी हे खूप चांगलं आहे तुम्ही मोबाईल बघून रील बघ बघत बसण्यापेक्षा कार्यामध्ये इतर लोकांसह बोलल्याने तुम तर काहीतरी प्रगती होती
अ नाही ते कार्य पचं नावच ऐक ना आपल्याला असं कार्य करणे
ह
हम्म.
का
सॉरी सॉरी हा बोल ना
काय झालं तेजस हसू राहिला तू
हे टी व्ही वरती ते चालू आहे मला ते बघून असं आलं सिंचन बघतोय ना मी
सिंचन
अरे तुझ वय कार्य करायचं तू सिंचन पाहतो असा कसा सिंचन तू हं अरे काय वागतोस तू तेजस
नाही ते चालू राहत आता काय करणार आहे
चांगलंय चांगलय काय हरकत नाही आणि अजून तुझं शिक्षण वगैरे काय झालेलं
शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालेलं
आ!
अजून आता डिप्लोमा चालू होणार आहे माझा हो
कोणत्या क्षेत्रामध्ये डिप्लोमा करतोय तू
एलेक्ट्रिकल
इलेक्ट्रिकल
अच्छा हा
इलेक्ट्रिकल हा चांगली फीलल्ड आहे एकदम
हो त्याच्यामुळेच घेतली नाही बघू म्हटलं आता त्याच्यात मग एक तर आपण एक दुकान टाकू आता कसं आमच घरा समोर आहे ना खूप मोठी जागा आहे जवळपास हा
म्हणजे हायवे राहतो आमच्याइकड हो हा
म्हणजे मुंबई पुन्हा हायवे ना तो आमच्याच इथन जाता असं समजायचं
हा का
हा त्या म्हणजे
चांगलंय चांगलंय
त्याच्यामुळे मग आता तिथं तासयच चालू आहे आमचा प्लॅन नाहीई आहे तर चां आता बघू टाकू मंग आता ते अ नाही नाही दुकान नाही नाही दुकान वगैरे नाही आमच म्हणजे आधी पण
म्हज आहे
माझा एक मोठा भाऊ आहे ना हा तो याच्यातच येत आमचं मोठा वेअर हाऊस किंवा मग एखादं डायरेक्ट कंपनी तासायच आपल्याने
म्हणजे तो कशा ब
त्याची फिल्ड आहे ना ऍक्च्युली वेगळी आहे
हो पण मग त करू शकता अं म्हणजे त्याच्या नावावरची एक दोन कंपन्या आहे आयता हो अवघड आहे मग तर तुझा भाऊ तर खूप करर्त तोने
हो हो म्हणजे त्याच कस आहे त्याची फिल्ड वेगळी
हा काा त
त्याच्याकडें पैसे भरपूर आहे ना मग घेऊ टाकून म्हटलं असं एखादी कंपनी आपण असं ह
तुझ भाऊ करत त पण तू नाही निघाला त्याच्यासारखा
हा आताच त्यांनी गाडी घेतली नवीन
हा ग
हा लुना माहितीय का
हो हो हो
हो मग तीच घेतली आता ते कस त्याला पेट्रोलचे भाव परवडत नव्हते हे मग आता तर पॅनडेल मारून जातो
त्याच्यामुळे अ लुना घेतली का त्यानी
आह
लुना घेतली का ना चांगली गाडी ना लुना खूप सुंदर गाडी माझी आवडती गाडी ती
हम्म लुना नाही त्यानी ले लेगसेस घेतलेली आहेत
लेक्सेस लेक्सेस लेक्सिस म्हणजे काय
ती गाडी
हो का मी पहिल्यांदाच ऐकली
ह ते कसे मोठे ब्रँड आहेत ना ते माहिती
हो का अरे मी काय म्हंटलं माझा पण एक लाार होऊय आणि तो पण असंच का असतो नाही का घरा पडून असतो दिवसभर लंगावरती असा आडव पडायं बॉबडी बघायचा रील बघायच त्या ह्याच गोष्टी करतो तो
हा हा हा
काम नाही त्याला तर मग त्याच्यासारखा तू वागू नको असं माझ म्हणणं होत. करायला पण त्याच कार्य काहीच नाहीणार रे
हे पण कार्या ऍप केलं ना जर त्यांनी इन्स्टॉल वगैरे केलं ना तर त्याला तेवढेच थोडे फार पैसे सुटतील
हो का? अरे पण मग तो खूप नालायक मुलगा आहे रे, आमच्या घरातला.
हो का मग त्याला आहे ना तू माझा नंबर दे कारण की ना मी एक कोर्स करतोय. त्याला म्हना कोर्स कर आणि ती अ एक आहे तो एन आय एस एम म्हणून आता हा ते जर केलं त्यांनी तर तो उंता ये एखाद्या ब्रोकरच्या हाताखाली वगैरे लागू शकतो. तर त्याला वाटलं तर नंबर देऊन टाक माझा मी बोलतो वाटलं समजून सांगतो.
नाही त्याला ना नॉलेजची थोडी कमतरता य त्या डोक्यामध्ये ना काही घुसत नाही लवकर, नाही का. अशिक्षित अरे कॉलेज पण नाही शिक व्यवस्थित नाही का त्याच्यामूळ जरा अडचणीचं य ते आमच्या घरामधील तेवढी एक अडचण आहे बाकी काही नाही
हम्म बरं बरं मग मी तसं बघतो. माझ्या ओळखीच जर कोणी असेल तर मग त्यांना देतो तुझा नंबर डॉक्टर आहेत ते तुझा नंबर देतो ना मग तू जा त्यांच्याकडे अरे त्याला घेऊन जा असं म्हणतोय.
नाही तो त पागल नाही.
अरे!
अरे काम चुकार आहे तो फक्त काम चुकारपणा करतो काम करत नाही घरामधलं शिक्षण नको, काम नको. काहीच नको असंही तो फक्त.
करा ना एखादं दुकान वगैरे टाकून द्या किंवा मग? काम चुकार पण, कसलं पण त्याला काहीतरी असं
त्याला, त्याला आहे ना आता चपलाचं दुक पण टाकायचंय आता आम्हाला
अ नको मी त्याचा प्लॅन केलेला पण त्याच्या त्यांना खूप इन्व्हेस्टमेंट लागते. तेवढ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही खूप काही करू शकता
किती इन्वेस्टमेट लागते.
अ म्हणजे बघ आता मी जो एर बघितलेला ना तिथ दोन अडीच लाख रुपय त नुसत डाऊन पेमेंट होत.
काय, काय काय, काय बोललास.
मी जो एरिया बघितलेला ना तेथ दोन अडीच - लाख रुपयांनीच तर डाऊन पेमेंट होतं आणि माझ्याकडे तसं माझा एक मित्र पण होता. तो पैसे लागणार त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं. पण मग तू सांग दोन अडीच हजार दोन अडीच लाख रुपये जर तू निसत डोके देशील काय म्हणत रे आपलं डाऊन हा परत तुझ भाड वेगळं
या तो दुकान डेकोरेशन करणार ते वेगळं पण मग कसं आहे त्याची लायकी चपलाच्याच दुकान टाकायची ना.
अरे म्हणजे माझं असं म्हणणं आहे तू तुझ्या भावाला कमी समजतो का रे बाटा वगैरे हे सुद्धा मोठ मोठे ब्रँंड झालेले असं त्याला म्हणजे माला असं वाटतंय त्याच्यात नाही तुझ्या तुझ्यामध्ये तुझ्यामध्ये गुण नाहीये मला असं
मला अस वाटतय बर का गुण तर खर त्याच्यात नाही गुण त्याच्यात नाही आहे नाही नाही नाही गुण त्याच्यात नाहीये जसे तुझ्या मोठ्या भावात गुण आहे तसे माझ्या लहाण्या भावात नाहीये अजिबात
अरे माझा मोठा भाऊ आहे ना खूप वेगळं काम करतो काय सांगु तुला तुला सांगितलंय तुला असे किळस येईल असं काम आहे त्याच ड्रेनेजच्या पाईपलाईना मध्ये काम करतो
म चांगलं आहे ओ त्याच्यात काय वाईट आहे
अरे अरे तो पैपं चोरतो तुला नाही माहिती खूप डेंजर हे
बाईप बाईपच आहेता गावाकडे जाऊ दे ना म मला तुझ्या सोबत काय आहे